असं
ठीक आहे, तू कसा आहेस?
मी पण ठीक हाय, काय चालयं?
काय नाही बसलोय, तू काय करतो?
काय नाय, अभ्यास करतोय.
अवन तरी.
तुझ काय चालयं? हॅलो!
हॅलो!
आता अभ्यास करतोय म्हणू विचारलं, तुझं काय चालय?
हॅलो!
तुझं काय चालयं?
काय नाय बसलोय, तू काय करतोय?
काय नाय बसलोय निवांत.
अं हा हा.
बाकी मंग काय?
बाकी काय नाय बघ, हाय आता घरी रिझल्ट ची वाट बघायचं चाललंय.
होय, काय नाय आता ही बनवत होत तो, काय बरं? अ बिर्याणी बनवत होतो. आणि तुझी आठवण झाली म्हणून फोन केल्याला.
अ हं हं हं हां, तिथं कोण-कोण हाय बिर्याणी बनवायला?
मी बनवलेली बीरयानी.
होय का मला वाटलं की हे आपले मित्र-मित्र आहेत काय गावाकडली.
नाय नाय नाय नाय, पार्टी तुला काय वाटलं पार्टीआय.
हो मला वाटलं पार्टी हाय रे.
होय पार्टी झाली आता मागच्या दोन-तीन दिवसापूर्वी. रानात केली केली, पण तेव्हा बिर्याणी नाय र पण तिला बनवत कारण बिर्याणी नाय चांगली होत पार्टीत.
मंग बिर्याणी कशी केलीस तु?
मी बिर्याणी होय, तुला सांगू का कशी केलेली? परत ते ऐक की सांगतो की आ, पार्टी केलेली मधी पण अ ती काय बिर्याणी होत नाय र बराबर काय ना काय तर मी मासाल कमी पडत्यात नाय मीठ कमी. पडत काय ना काय
हो पोरांच्यात आसलं तर तेवढं होत ना.
हम्म त्यामुळें नाय बिर्याणी, क आरे इथलीच पोरं होत्यात सगळी, पण आता नाय बिर्याणी बनवत, बिर्याणी खराब हुत्या पण ती खात पण नाय कोण आन् ती लागत पण नाय. टेस्टी म्हणजे जशी आपण घरात बनवतो ना तशी नाय लागत तिथं, कारण ती पोर पण जास्त असत्याती आणि मग एवढ्यात आरे मी होतो. बंट्या परत कोण-कोण हुत अबा प्रथमेश होता. अत्र्या हुता आणखीन दोघ तीघ हुत सात-आठ जण होतं आठ जण आम्ही.
होय म्हणज अ.. जेवण कशावरती बनवलं हुतं
चुलीवरच की बनवलेलं पण ती काय बराबर झालं नव्हतं
होय चिकन चांगलं हुतं का काय
फ्लेवर एक चांगलाय चुलीवरच ते जेवणाच पण मसाल कमी पडत्याती रं कधी पण त्य
नाय नाय चिकन चांगलं नव्हतं का काय म्हटलं.. चिकन चांगलं नव्हतं काय
चिकन चांगलंच हुत की चिकन फ्रेशच घेतल्याल पण काय होतंय सगळीजण आप पापल्यान मसालं ॲड करत जात्याती म्हणजे आता ह्याला वाटलं की आता ह्यो मासाला ॲड करूया तर त्यो ऍड करत जात्याती आता कुणाला काय वाटलं की आता ह्यो करू त्यो करू म असं करत ज्यो त्यो आपल्या मना करत जातूय मसाला ऍड त्यामुळं हुतय गोड असं झालंय
मग मसाला कुठून घेतला हुता तुम्ही
मसाला बनवलेला घरीच पण
होय म आपण प कायमग घेतो तो टाइम मागच्या टाइमला आपण एकदा पार्टी केली हुती ब उन्हाळ्याच्या सुट्टीत तवा
हो तवा तिथनं घेतल्याल तिथनंच घेतो की म्हणजे काय काय घेतं माहितीय का असं बाहेरनं आता बघ चटणी तर काय कोण घरनं आणू शकत नाय त्यामुळं मंग चटणी पहिल्यांदा संगम चटणी घेतो
हा
आणि म्हणजे ती संगम चटणी म्हणजे तिला काय फ्लेवर असतुय व्य ती ते लसणाची आणि कांद्याची आणि मिरच्याची असते आणि मी त्यामुळं ते नसती तेलकट असती ती चटणी ऑइली ऑइली असते लय अन ती चटणीची टेस्ट पण एवढी काय खास नसती आणि त्यात मीठ लय लाग तर त्या चटणीत म्हणजे खारट असती ती चटणी त्यामुळं काय टेस्ट एवढी जेवणाला येत नाय आणि अ काय बरं सगळी जी आपल्या मनाला वाटल तसं मसाला अॅड करतयाय त्यामुळ काय उघ बराबर होत नाय रं म्हणजे आता समज सगळं अ.. तेल टाकलं आता तेलात समज आता कांदा टाकायचाय तर आता कांदा टाकला की कुणाला काय वाटल चटणी मध टाकते ती अस
लय पार्टीला गेल्यानंतर तेवढं होत तर आपण जे कस ते सगळ्यांनी म्हणजे केलेलं असतंय ना
हम्म आचारी सगळीच जण होत्याती तिथं गेल्याव तिथं गेल्याव एकापेक्षा एक आचारी होत्यात त्यामुळं घोळ हुतूय
हो तेच की म आता बिर्याणी कशी केली होतीस तू
बिर्याणी बनवलेली पहिल्यांदा दिल्ली राईस तांदूळ आणलेला दुकानातनं त्याच त्याच इथल्याच की दुकानातनं त्या आपण मसाला घ्यायचो तिथल्या पहिल्या तिथनचं घेतल्याला
तिथं बिर्याणीच तांदूळ भेटाय लागलं काय
होय भेटतं की तुला माहिती नव्हतं का
नाय पहिलं आपण मागच्या टाइमला आलो होतो आपण रानात म्हणलं हुतं ना बिर्याणी करायची म तवा तर तो बोला हूता की
नाय नाय तवा नाय नाय तवा आपण डी मार्ट मध्नं आणल्यालं त्यामुळं काय एवढं नव्हतं पण आता कशी बनवलेली माहितय का आता म्हणजे साधीच बनवलेली एवढी पण ही नव् बनवली म्हणजे, दम जी अशी बनवतो ना, दम बिर्याणी तसली नव्हती, साधीच हुती. पहिल्यांदा काय केलं, टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली, टोमॅटो आणखीन, बाकी सगळं मसाला असत्याती की नई गरम मसाला सगळ ऍड केलं, टोमॅटोची पेस्ट बनवलेली, ती चांगली तेलात भाजून घेतली.
बर, मग त्याच्यासाठी ते बिर्याणीसाठी ते कांदा तो तेलामध्ये भाजून घ्यायला लागतो ना.
नाही नाही तो दम बिर्याणीला भाजाय लागतो, तो ककाय हेला नाही, म्हणजे तो दम बिर्याणीला वर्ण, वर्ण टाकतात रं त्यो, कांदा त्यो यो पण साधी बनवलेली आत्ता, त्यामुळ ह्या कांद्याची काही गरज नव्हती.
म साधी कशी बनवायची असत्या रं?
साधी, पहिल्यांदा काय केलं, म्हणजे असं त्या आता सांगतुय की, टोमॅटोची ग्रेव्ही बनवली टोमॅटोपसनं आणि टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, असलं ऍड केलं, आणि मग ती ते ऍड केलं परत अ ती सगळं तेलात फ्राय करून घेतलं, म्हणजे असं भाजलं आधी तेलात व्यवस्थित, म्हणजे चांगला कलर येईपर्यंत त्याला, वेगळा म्हणजे कलर ब्राउन जोपर्यंत येत नाही का नाय हॅलो, तोपर्यंत मग भाजून घेत एकदा ब्राऊन कलर आला का नाय, परत मग त्यात चिकन टाकलं, म्हणजे चिकनला आधीच म मॅरिग्नेट केलेल, म्हणजे त्याला अ दही, परत मसाला वेगवेगळ असत का नाय, चिकन मसाला तसल लावलेलं.
बिर्याणी मसाला पण घेऊन आला अशील?
हम्, तो टाकायचा असतोयच की परत, चिकन मधी त्या, ग्रेव्ही बनवताना आणि
होय.
मग ती सगळं चिकन, सगळं ही करून घेतलं, आधी वापलून घेत म्हणजे असं, शिजवून घेतलं. त्या मसाल्यातच, म्हणजे त्या टोमॅटोच्या ग्रेवीत, आणि परत, मग तेवढं झालं की ती चिकन, परत शिजलं आणि शिजल्यावर परत मग त्यातच, राईस टाकला. आणि त्यातच रायस ऍड केला, आणि मग झालं. अश्या आणि शिजल किती वेळ लागला, शिजायला पण वेळ लागला, कारण जाळ कसा पण लागत होता, एकदाच मोठा, एकदमच बारीक, असं होत हो
म्हणजे तो गॅसवर केलत, कि चोलीवरती?
अर्, चोलीवरच की, गॅस कुठन आणायचा.
हा. हा. हा.
त्याममुळ मग काय, झालेली, खाल्ली सगळ्यांनी, मग काय करत तर लहरा टाइम पण जास्त झाल्यामुळे, कुणाला काय कळतय की कशी झाल्या? आणि काय झाल्या? सगळीजण हणत होते ती बिर्याणी, कशी बी होऊदे तिकड, लिंबू पिळ तीन खायची होती.
होय, मग यावेळी मज्जा आली का नाय?
म आली की, पण काय पोरत जरा कमी होतीत, ती आपल्यात जजेवढी असत्यात तेवढी नव्हती. त्यामुळे काय एवढं वाटलं नाय.
होय का म्हणजे सगळे जण मग काय बाहेर गेलेत का आता?
होय बरबर ऐ की मला काम आहे ठेव का?
हा चालतंय चालतंय